बोला.
ते तुम्ही ट्रान्स्क्रिप्शनचे टास्क करताना ते दोन टॅग आहेत ते कधी वापरता? -ता इन ऑडिबल आणि अनइल इटेलिजेबल असं काहीतरी आहे ते.
ते म्हणजे ज्यावेळी आपल्याला पूर्ण ते ओडिओ व्यवस्थित ऐकू आले नाही ना-
हम्म.
की, काय ते म्हणत्या म्हणलं आता ते मला काय? हां. असं काय- तर आहे ते. ते लियाएच. आणि आवाजच ऐकू आला, पूर्णच आवाज ऐकू - कोणाला ओडी मधला तर ते दुसरं आहे ना? तर ते लिह -
ऑडिबल. हां. इनऑडि -
हां. ते दुसरा तो ऑप्शन. म्हणजे मी पण - जी पी टी ला विचारल आधी हे काय ह? मला समज ना म्हणून.
हं. नाही नाही मी ते- वाचलच नाही. मी अंदाजेच मग ते तसं लावलं की, हां. हे असं असू शकत. इनऑडिबल म्हणजे आवाजच येत नाही. हं.
नाही आणि व्यवस्थित मग असं खरखर येतो या. ओडिओ व्यवस्थित ऐकू येत नाही असं झाल्यानंतर- हे केलं. मग सांगितलं. मग ते तसं केलं मी. आणि ज्यावेळी येतच नाही कू ते दुसरं टाकतोय. म असं करतोय.
केसे.
हम्म. मग?
ती अहिराणी भाषा ए ना?
ते ना? मला पण मध कणी कन्नड, कन्नड मधलंच येत होत.
नाही नाही. कन्नड नाही ते अहिराणी आहे. म्हणजे मराठीचीच भाषा आहे ती. पण ती जळ-
एक कन्नड आलतं मला. एक एकच आलता हे- ओडिओ तो. खर मी काय केलं? मला ते काय समजलं नाही. म ते हे टाकलं. पहिला हे ऑप्शन असतो त्यो टाकला. आणि हे केलं. हां. पुढं हे केलं. काय समजलं? ऐकूच आला नाही ना तो टास्क.
हं. मला पन्नास आलते तसे. म्हणजे आख्खा ए - पूर्ण. मग त्यातलं जे मराठी समजत होतं ते केलं. जे येत नव्हतं ते मग तिथं ते पहिला टॅग लावून दिला.
लावून टाक पहिलं सगळ. आता किती त्यातल्या भुग्या चौदाशे पंधरा रुपये हे दाखवाय लागलेत. किती त्यातले बरोबर आल्यात - त दोन हजार मधले किती झाल्यात हे बघ आता.
हं. माझे त्यांनी पहिले अडीचशे चेक केले. अडीचशेच पेमेंट दाखवत. त्यातले फक्त- -त तीन रिजेक्ट झालेत.
अडीचशेचे किती पेमेंट दाखवल तुम्हाला?
तिथं अडीशेच माहीत नाही मला. अडीचशे रुपयेच देत दाखवते. तेवढ दोनशे सत्तावन्न रुपये मला पेमेंट दाखवतय.
म्हणजे जेव एका ऑडिओला एक रुपयाच असणार का ते?
माहित नाही. ते पण त्याच्या ऍक्युरसीवर असणार ए. आता माझ्या मित्राला, पन्नास पैशच आलेत. म्हणजे पाचशे केल्यावर अडीचशे आलेत त्याला.
होय का?
हां. म्हणजे ते माहीत नाही. पण एक रुपया किंवा पन्नास पैसे, असं काही तर दोन्हीपैकी एक आहे.
हं. मग मी पण माझं पहिल्यांदा केलेलं मी. किती शंभर का किती दोनशे का किती झालतं - ते म ते एकशे श-शहात्तर रुपये माझे ते जमा झालेत. आणि आता चौदाशे पंधरा रुपये प्रोसेसिंगला दाखवाय लागले.
हां. मग ते तुम्हाला चौदाशे पंधरा येणार आहेत. मग तिथे तुमचे किती कार्य टास्क झालेत तिथे दाखवतय.
माझी कंप्लीट एक- दोन हजार पन्नास झाल्यात. आणि म अजून पुढंच मी करायला -
आणि दोन हजार पन्नास मध्ये ते तपासत आहे किती राहिलेत?
तपासत आहे आता ते कस? किती सत्राशे का किती तरी असं दाखवा बघील झाले वाटतं.
नाही सतराशे नसतील, सतराशे तुमचे मं हे झाले असतील.
तपासले असतील का?
हा जेवढं पेमेंट दाखवतय ना ते तपासलेले असणार आहेत, आणि तपासत आहे ते म्हणजे तुम्ही भरलेत पण तेच अजून प पेमेंट प्रोसेसिंगला आलेलं नाही.
हा असं काही तरी मी ते बघाया नाही यात. म्हणजे आज दिवसभर फोनच घेय नाही, काल काल सकाळी बघितले चौदाशे पंधरा रुपये. प्रोसेसिंगला आत्ता आल्यात मग कधी आता आठ ते पंधरा दिवस चौदा सात ते पंधरा दिवसात ते प हे होत्यात ना. कंम्बर पेमेंट आपलं येतंय.
करणार नव्हतो, कारण हेला लई वेळ लाग तुन त्या आमच्या कामाच्या हेनं पैसे कमी देतेत, पण मंग म्हणलं की. काम नसते त्यावेळेस काय हरकत आहे करायला आणि हूं असेही हजार रुपये आले दिवसा. झाल तर कुठं कुणाचे ठेवायचे. हा नहीं खरं आहे ना ते म्हणजे हे. त्या आधी ना आम्ही कामं भरपूर मोठी, मोठी यायची ना, मं छोटी, छोटी कामं सोडून दिली, पण नंतर मग असं होतं की कधी एखाद्या महिन्यात काम नाही आलं ना तर हे छोटी, छोटी कामं असत्यात ती तुम्हाला मदत करत्यात.
मदत करतातच की होय, म्हणून काम कुठलं कवा मोठं छोटं समजू नये.
नाही, नाही काम कामंच करायचं हं!
बरं पडत ते म छोटं जरी काम असलं त्यातूनच वेळ काढायचा, थोडं, थोडं करायचं.
हूं आणि तुम्ही कसं अ ह्याच्यात राहता ना कामाच्या लिंकमध्ये राहता, लोकांच्या संपर्कात राहता. आणि ते जर नसेल तर मग ते तुम्ही एकदा बाहेर पडला ना. म्हणजे तुमचा व्यवसाय असेल तर मग ते लई अवघड होतं, आता नोकरदार असतो त्याला काय नाही त्याला महिन्याचा पगार येतच असतो फिक्स.
होय त्याला काय टेन्शनच नाही ओ महिन्याच्या महिन्याला पगार खात्यात जमा होतोय खरं र्च भागवाय घावतंय तसं ना एखाद्या महिन्यात समजा ज आमचं दोन महिने काम नसतय. त्यावेळी कशाची तरी अडचण आली तर मोठा प्रॉब्लेम असा असतो ओ. कारण दोन महिने मिस्टरांच काम बंदच असतय नाही आता आप
ते मोबाईलवर रील बघ, हे बघ त्याच्यापेक्षा हे अं शभर टाईम चांगलाय ना.
होय मग तेच म वाहिनी म्हणल्या जसं हे व्हील तसं होईल. आता हे काम तुमचं म्हणजे आपलं काम पुढं पुुढं जास्त कार्या ऍपच हे व्हाय लागलंय. तुम्ही करा आता मला पण भरपूर हे झालय म्हटले पेमेंट झालं आणि तुम्ही पण करा म्हण ल्या वेळ भेटल तसं तुमचं काम करा. मला तर परवा ओरडत होत्या म्हणल का पूर्ण केलं नाहीस जास्त तुम्हाला एवढंच पैसे आलं ते जास्त आलं असतं म्हणल्या. वेळ अ घरात हायसा तर. दिवसभरात प चार, पाचशे तरी हे कंप्लीट कर जावा असं म्हणत होत्या त्या मला.
हं आणि ते बरोबर आहे ना पाचशे रुपये कुणाचे ठेवायचेत.
ते चार पाचशें कंम्प्लेट करायला पण काय प्रॉब्लेम नाही सोडा मला खर मला जास्त फोन एक दहा ते वीस मिनट अर्ध्यातासाच्या वर त्रासच आहे मला. म्हणजे आता हेच होतंय ते आता मगाशी जरा बघत बसलो तर आता डोकं दुकाय चालू झालं बघा.
ह ते एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन केलं ना जास्त दुखत नहीं त तुम्हाला ती
टीव्ही बघून चालत नाही, जास्त टोक डो ए फोन बघून चालत नाही त्यामुळे मी फोनच घेतला नव्हता. जुनाच होता भावाचा माझ्या हा चष्मा आहे की च मा नंबरचाय झिरो नंबरचा म्हणजे आता तो झिरों नं झिरो पॉईंट अ एका डोळ्याचा माझा झिरो पॉईंट अ नव्वद आय आणि एकाचा अ किती अ सत्तर का कित ते डाव्या डोळ्याचा कमी ये आणि उजव्या डोळ्याचा जास्त हाय. आणि ते आता जास्त म्हणजे प्रम-दिसायचं पण जरा जरा कमी हे याय लागलंय आणि डोकं पण हं म मला वाटतंय आता नंबर वाढ
नंबर चेक करून यावच लागणारये. तुम्हाला आणि हे मोबाईल बघताना म तुम्ही हे वापराच
फोन वापराय म ते इथं कस जास्त
तुम्हाला त्यामुळचं डोक दुखतयं तुमचं जास्त
हम्म जास्त त्याच्यामुळचं दुखतय होय.
हूं फोन वापरताना चष्मा वापरा मग ते प्रॉब्लेम थोडा कमी होईल तुम्हाला.
हूं ते आता आता तसच करणार रोज आता आपल्याल टास्क लियाला लागलो की आणि आता काय त्यात घरात ये तोपर्यंत कंप्लीट करून घेणार एकदा शेतातली काम झाली की चालू झाली की कस कंटाळून येणार संध्याकाळी ती आल्यानंतर कधी टास्क क कंप्लीट करणार
हम्म
म तेच कि ती घरात हाय तोपर्यंत ऑडिओ च ते जेवढं हाय तेवढं आपल लिहत बस
हम्म आणि ते आता हे कसं ए आय ट्रेनिंग साठी घेतेत ना म हे तुम्हाला ज्या जेवढे तुम्ही लव कर करून संपवाल ना तेवढे तुम्हाला जास्त बेनिफिट हाईत कारण हे टास्क संपणार. दुसर येणार का नाय माहत नाय किती दिवस येतील कारण एकदा ते ए आय शिकलं समजा भाषा पूर्ण तर म ते तुम्हाला किती टास्क देणार ना भाषेचे
होय.
म ते दुसरे वेगळे ऍडव्हान्स लेव्हलचे टास्क येणार आणि त्यात आपण ते शिकलेला नाय काय नाय त्यामुळ जे येतील जेवढे पैसे काढून घेता येतील तेवढे काढून घ्यायचे.
काढून घ्यायचं जे हाय तेवढं जे हाय तेवढं आपण हे
हम्म आणि फक्त काम व्यवस्थित करायचं म्हणजे अ त्याची अक्युरेसी चांगली ठेवायची.
हम्म तेच की म ते आता जास्त अस म्हणजे हे तपासलेला व्यवस्थित असणार त्यामुळ चौदाशे पंधरा रुपये मला हेला दाखवाले नायतर मग
हा तेच तेच तेसच हा
एवढं दाखवलं नसतं म
आणि त्यात काय वेगळं करायचं नाय जे ऐकाय येतंय जसच तसं लिहाचंय एक
ल्याहाचय म्हणजे ते लि लिहिलेला असतय आणि जे एक एक एक ऑडिओ असतोय तो व्यवस्थीत अगदी तसा जी त बोलाय तसाच येत तोय एक एक एक येतोय पूर्ण चुकीचा येतोय तो लिहून परत पाठवायचा असं त्यात काय वेगळं करायचाय. आपल्याला फक्त मजकूर दुरुस्त करायच आणि हे करायचं मग आणि हा हा म पाऊस आज असणार की पुण्यात पावणे आठ म्हणजे आठ मिनिटाला दोन अ चार चौदा सेक कंद कमी येत न्हवे पाऊस होता काय आज पुण्यात
नाही नाही आज पुण्यात ऊन पडलं होतं.
आमच्याकडे पण ऊनच आहे आज म्हणून आज आम्ही शेतातल जरा काम करून आल
दुप्बारी पडलं होतं उन्हाळ्यासारखं होऊन पण आता ढग याय लागलेत.
आता होय वातावरण आता इकड तस झालंय आता बघूया पाऊस येतोय काय.
हूं!
हूं हूं घरी म मीसीजे आली काय?
ह्या वेळेस बहुतेक पावसाचे हे कमी.
रा हे कमीच आहेत, काय होतय कुणास ठाऊक तुम्हाला चालेल आम्हाला इथं. शेत शेत त कशी करायची पाऊस
हा महिनाभर पडला ना मग काय होत नाही, एकदा तेन.
अ नाही एक दिवस पंधरा दिवस आमच्याकड पाऊस असला ना एकसारखा कि बास आमची सगळी कामं शेतातली रोपातीनं लावून सगळं पूर्ण होतय काय एवढं हे नाही. काय एकसारखा पाहिजे पाऊस मग. म्हणजे चिखल पण होतोय म हे होतय ते आता रोपातेन लावून होतात.
ह आणि ते भाताला पाणी लागतं ना जास्त.
हो चिक्कल म करायला, पाण्याशिवाय चिक्कल कसा होणार.
तेच ते चिक्कल करायला तुम्ही बैल वापरता का ते हा छोटं रेटा वेटर तुम्ही माग
तेच कि ते रोटा वेटरहेत की छोटा तो दीर चालवतात ना आमचे ते हे चिक्कल करायचा मग दिंडाना दोघी दोन्ही ज. होय आमचा दिंडा असत ते मोठी काठी लाकूड लावतात त्याला पाठीमाग. आण तिथं फुढं दोघं जण म्हणजे आमचे माझे मिस स्टर आणि दीर दोघं फुढं धरतात बैलावाणी असं हा खांद्यावर धरायचं आण पाठीमागून पाठीमागून मामा ते दाबतात, चिक्कल व्यवस्थित करायला एकसारका. कुठं गर डबरा आहे, कुठं हे आहे, चढ आहे, अस इकडे तिकड लावत.
नही हा ते माहीती भात लावायची प्रोसीस माहीती मला. म्हणजे आम्ही एक प्रोजेक्ट केलता अ शेतात त जाणाऱ्या काम महिलांच्या हेल्थ वरती होता तो.
ह हा!
तर मग ते जे भात लावणीला जातात बायका त ते त्यांच्या अ त्या कामाकच्या ह्याच्यात त्यांच्या हेल्थची कशी कंडिशन घेते.
हं!
म ह्याच्यावरती आम्ही प्रोजेक्ट केलता.
हो का हूं हूं!
त त्यावेळेस मग आम्ही ते बघायला जायचो, त्यांना भेटायला तिकड. मासुम म्हणून एक नाही, नाही ते म महिलांना भेटाया जायचो शेत बघायला नाही.
हा तेच की त्यांना भेटून त्यांच्याकडून माहिती काढून घ्यायची.
हूं!
हं हं!
च्या आरोग्याची काळजी कशी घेतात.
हा हे विचा आरोग्यासाठी होय. हा हा हं!
कारण ते सकाळी गेले की संध्याकाळीच परत येता, हो करा तुम्ही मी. करतो तुम्हाला इकडून, मी करतो इकडून दोन झाले ना तुमचे.
हो झालं तिकडून करा, मी संध्याकाळी करते मग.